कोना उचल उचलात नाही होत का?
कोणाच नाही उचलला नाही आल्या आल्या
बाई किती वेळ लागला ना, म्हणली बाई गेला आता.
नाही
नाही का?
नाही आले आल्यानी मीये तुह्य सेकंद
अरे नेट वागे शू होतो तू.
हा त्यांनाच होत बई त्यानाच मग मागच्या, वेळेस किती कॉल तसेच गेलते.
हा बई
हम्म झालात स्वयपाक पनी.
सैपाक झाला.
हाव का? हम् काय चालूय म?
चालू आहे आता धुन-
नाव का अंजलीच येत आता उसली त्या एक म्हणी म्हणला ग आता कपडे धु ऱ्हायले थोडं थांब. तर म्हणे मग गोबी लावायची होती म्हणे मला-
हा हा. हा म मी आताच बोलली ना त्यांना ते- दहा मिनिट बोलेन मी दहा मिनिट बोलली.
हाव का?
हा अरे ते छाय तईन काय केला रिप्रेश री फ्रेश करून घेतल्यांन मंग ती सबमिट झाले ना, बाई. सबमिट झालेन ते कॉल. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.